हॅलो!
येतंय ना ऐकू?
हो हो बोला ना ताई.
हा काय मग पाऊस वगैरे आहे का नाही तुमच्या इथे.
हम्म काय झालं बाकी तुमचं. हॅलो!
ऐकू येतय ना माझा आवाज तुम्हाला? हा येतोय की तुमचं पण. हा म्हणल पाऊस आहे का नाही तुमच्या इथं आता. काही नाही बघा बसलीय आता.
हम्म हम् हम् हम्. पंधरा दिवस झाले आता पाऊस तर काही नव्हता. जून महिना पूर्ण अर्धा म्हणजे अर्धा नाही म्हणता येणार, आता पूर्णच झालं आणि म म पाऊस ब पाऊसा ची वाट बघून बघून लोक हे झाले पार वैतागले नाही, का एकदम गरम व्हाययला लागले आता इकडे.
हो ना तर काय आज आता आज पाऊस पडला हो. आत्ता इथं आत्ता पाऊस पडतोय.
आणि कसं वातावरण आता सगळीकडे अ बर म्हणजे कुठंच नव्हत पाऊस आहे ना! मग सगळीकडे तेच झालेय झाड तोड हे ते त्याच्यामुळे चक्रच बुडून गेलं नाही का?
हो तर काय.
तू जस वेळेवर आधी अ जून महिन्यामध्ये व्हायचं हे ना! म्हणजे जू स्टार्ट झाला म्हणजे, पाऊस अ सुरू व्हायचं हम्म, हम्म म आता बापरे! म्हणजे अ व आश्चर्य ह्या वेळेचा हो.
तेच की म्हणजे मागच्या वर्षी खूप लवकर सुरू झालं आणि ह्या वर्षी एकदमच
हो बरोबर बरोबर.
संपत आला तरी सुद्धा पाऊस नाही सुरू तर काय.
ते काय त्यांच्यावर म्हणजे, खूप लोकांवर त्याचा परिणाम झाला ना आता कस आपण तर ठीक हे पण म्हणजे, लोकांना याची खूप गरज आहे, आता पावसाची वगैरे नाही का. ज्यांना जे.
पावसाची गरज आहे आत्ता त्यांचं कसं. तेच ना पेरणी वगैरे. काय सगळंच सगळंच त्यांचं टायमिंगनुसार असतं व्यवस्थितथे सगळंच बिघडलं जातं.
हा. त्याच्यामुळे मग हे महागाई वगैरे काय बरोबर.
हा आपल्यावर होतोच ना कारण त्यांचं तिथून पुढं पीक कसं येते किती नि. ते काय होते त्याच्यावरती ते सगळं ठरणार परत.
त्यांच मग समजा सगळं बजेट त्यांच हेी म्हणून जात. त्यांचं की कसं. पी पीक वगैरे कमी प्रमाणात निघणार किंवा मग नुकसान होणार शेतकऱ्यांच. ग त्याच्यामुळे सगळं अन्नधान्य हे ते सगळ्या गोष्टी महाग होता त्याच्यावर. सामान्य लोकांना खूप प्रॉब्लेम होत ना एक आता. इकडे नाशिक भागात पण बघा को. कुंभमेळा स्टार्ट होईल आता नाशिक साईड ला कितीतरी झाड म्हणजे हजार झाड तोड झालीय. त्याच्यामुळे हा तर लोकांना म्हणजे असं एकदम कि ते झाड तोडल्यामुळेच हे जे आता. वातावरण ते बिघडले पाऊस पडायला म्हणजे आता नाशिक साईड इ नाही माहिती पण नाशिक साईडला तर खूप पाऊस असतो कंटिन्यू पाऊस. झाला की इकडे कंटिन्ययू पाऊस असतो पण म- वेळेस पण एकदम हेच झालं ना की बाबा एवढं पूर्ण दिवस.
असतो केवढं आणि असं वाटत की. त होत की इतकं उकडतं इतकं उकडतं आज पाऊस पडेल पण नाही बिलकुल पाऊस पडतच नव्हता एवढ. एवढं उकडून सुद्धा एवढा उकाडा असून सुद्धा पाऊस. सगळ वातावरण कंडीशन
ठिकाण आहे ना. बरोबर इकड थोडंस थंड हवेचं ठिकाण त्याच्यामुळे मग. इथे जास्त उन्हाळा कधी जाणवत नव्हता नाशिक साईड ला बर. पण आत्ता तिकडे पण एवढं टेम्परेचर. असं झालाय कि जळगाव जळगावचा रेकॉर्ड रेकॉर्ड पर्यंत पोहचून गेलेले ज जळगाव.
हा म्हणजे इतका उन्हाळा झाला क तिकडं सुद्धा टेम्परेचर जास्त. तर काय अवघडच आणि लोकांना एवढं सहन होत नाही हो.
हम्म आता बघ नाही ठीके ज्यांच्या घरात एसी वैगेरे जे एसित लोक रहाणारे त्यांना सवय. त्यांना काही वाटतात नाही बाहेरचं वातावरण कसं आहे किंवा काय. पण मग जे सामान्य लोक आहे आता ज्यांची पत्राची घर आहे किंवा असं एकदम नाही. त्या लोकांचं म्हणजे एकदम जीव असा कासावीस होऊन गेला. हम्म हम्म एवढं एवढ पोरांना बापरे ते आता एकदम डेंजर आहे अजून म्हणजे ते एक उन्हाळा परवडतो पण मध्ये लाईट गेलेली नाही परवडत.
नाही नाही लाईट लाईट गेलेलं नकोत किती उकडत म्हणजे काही सुचत. नाही काय काम कराव.
बरोबर बरोबर ते म्हणजे एक त्या त्या वातावरण. दोषी पण आपण माणूसच आहे ना बरोबर आहे की नाही. पूर्वी बघ असं एवढं प्रदूषण नव्हतं किंवा मग कोणत्या गोष्टी. न्हवती करत लोक त्यामुळे. वेळेवर व्हायच्या, पावसाळा वेळेवर.
हो नाही आणि आता कसं झालंय. हा झाडं इतकी तोडली जात आहेत ना कि ते सगळं तर पर्यावरणाच संतुलनच बिघडतं चा
बिघडलय म्हणजे लोक हा करत नव्हते ना कोणत्या गोष्टीला आता बरोबर आहे की नाही झाड ते आधी तोडत नव्हते ते लावायचे पूर्वीच्या लोकांचे एवढ झाड जे लावले ते पूर्वी वर्ष खूप खूप वर्ष पूर्वीचे झाड आहे इकडे नाशिक भागात दोनशे दोनशे वर्षा पूर्वीचे पाचशे वर्ष पूर्वीचे. अशी झाड तोड झाली आहे तिकडे मग ते आधी
नाही आणि हे बिल्डर्स वगैरे काय हो तर काय आणि हे सरकार. सरकार काय करतं रिकाम्या जागा वगैरे काय असेल सरळ. सऱ्हास बिल्डरला देऊन टाकतात विकतात काय करतात आणि त्याच्या नंतर ते बिल्डर काय सरळ सगळी झाडं काढतात त्यांच काय म्हणजे जर जो ग्रीन झोन तो. ठेवला पाहिजे तो राहतच नाहीये ठराविक ठिकाणीच आहे तस. ते राहिलं पाहिजे झाड झाड व्यवस्थित तिथं. तो राहायला पाहिजे काही ठिकाणी तर नुसती पठारच्या पठार दिसत.
हो हो बरोबर ते पण आहे ना एकदमं म्हणजे असं. नंदुरबार साईड तिकडे बघा तो उंच भाग म्हणताय नाही खोल भाग म्हणता येईल बहुतेक तिकडची साईड ना. खान्देश साईड तर तिकडे उन्हाळ्यात जेव्हा तस नाही बाहेर निघालं का असं होतं डायरेक्ट नाही का बाबा कुठ? हो प्रचंड प्रमाणात तिकडे. भुसावळ जळगाव नंदुरबार आहे तीन ठिकाणी खूप ऊन राहत. इकडच्या भागातली लोकं तिकडे हा इकडच्या साईड. लोक जर तिकडे गेले ना दख्खन साईडचे लोक तिकडे गेले तर त्यांना असं बापरे म्हणजे ते तर राहणारच. एक दिवस पण राहणार नाही उन्हाळ्याच्या वेळ मग ते लोक कसे राहतात तिकडे हम्म.
तेच ना कशी राहतात ते ना. म्हणजे आपल्याला अशी झाड बघायची सवय तरी आहे तिथ असं झाड दिसलंच नाही तर कस कस तरी होईल.
हम्म हम् काय मग ते ऑक्स
आता आमच्या इथे तरी कस हो मग काय सातारा भाग आहे त्यामुळे तिथं. इथ भरपूर तशा प्रमाणात झाड भरपूर आहेत म्हणजे खूप हे हम.
नाही म नाशिक पण कस थंड हवेचं ठिकाणच मानलं जात की थंडा भाग आहे बाबा इकडे. लोक बाहेरचे लोक इकडे फिरायला येता आता यावेेळेस जर एवढं जर ऊन म्हटलं तर बाप. अरे म्हणजे लोक इथून बाहेर चालले आता फिरायसाठी
आणि यावेळी इतका उकाडा होता ना कुठं बाहेर फिरायला सुद्धा कुठं जाण शक्य नव्हत म्हणजे जर ट्रिप म्हणून हा ट्रिप म्हणून जरी आपण आपण बाहेर गेलो तरी नो नुसत नकोस होत होत होत. बाहेर फिरायला शक्यच होत नव्हतं.
थोडं म्हणजे मग असं आता हा नाही मग आपण पण आता मोरच्या काय आंदोलन हे ते करून काय उपयोग नाही ना थोडं आपण पण बदललं पाहिजे याच्यासाठी किंवा बा तुम्ही आता ठीके झाड तोड केली तुम्ही पण मग ते एक झाड तोडलं तुम्ही पण दोन झाड लावायला कुठे तर जागा तर द्या तेवढी बरोबर आहे की हा. की बाबा तुम्ही ठिके रस्त्यावरची झाड तोडतात किंवा काय अस तस नाही का पण मग कुठ तरी लावायला तेव जागा द्या म्हणजे जे आपण प्रॉब्लेम क्रिएट करतोय ते प्रॉब्लेम होणार नाही. आहे ना म ते आज हा म त्याच्यामुळे म्हणजे खूप आता इकडे ना आंदोलन काय काय काय काय झालेलं ते झाडा. थोडी वरून म्हणजे खूप भांडण चालू आहे त्या गोष्टीवरून नाही का? कि बाबा तुम्ही त्या पाच सहा एक वर्षाच किती ते आठ एक महिन्याच किंवा काय कुंभमेळा तर त्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही अ लोक बाहेरच्या लोकांसाठी इथलं नैसर्गिक हे त्याच बिगाड करताय बाबा तुम्ही, त्याच्यामुळे खूप
म्हणजे तुम्ही ते तेवढ्या दिवसा करणार ईथ पूर्ण त्या परिणाम सगळा
आता तो एक तपोवन साईडचा जो भागे ना तिकडे तुम्ही जाल ना पूर्ण हिरवा म्हणजे हिरवळ पूर्ण असं म्हणजे तिथून निघायची इच्छाच होती माणसाची हो इतकं सुंदर वातावरणे तीक डच पण म आता जर असं हे बऱ्यापैकी त्यांनी तिकड सगळं ओसाड करून ठेवलेलं. जागा.
सगळ्यावर परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टीचा पर्यटनावर पण परिणाम होतोय. जे माणसं मग जास्त येणं हे होत नाही ना, सगळंच खराब होतं सगळ्यावरच परिणाम होतो.
हम्मम ऑभिसली त्या गोष्ट त आहे. आता कसं आता आपण एखाद्या ठिकाणी गेल, म तुम्ही
त्या ठीकानुन जाऊन तुम्ही म्हणार बाबा तिथ तर खूप होतं तिकडचं फियच थंडातावरण नाही फिरायला असं काय आहे. तुम्ही दोन लोकांना सांगणार म ते दोन लोक जाणारच ना. असा परिणाम
ते कॅन्सल करून टाकणार म्हणजे तो परिणाम होतो बरोबर.
हॅलो, हॅलो.
प्रकार चालेत आता आता तरी निदन आता पाऊस व्यवस्थित अ हॅलो, येतन ऐकू. हा हा हा, आता तरी आता व्यवस्थित सुरू होईल पाऊस.
हम्म झालं पाहिजे आता आणि म कस आता कळतय ना लोकांना म कुठे ते चाळीस -ऐकोनचाळीस टेंपरेचर होत आता कुठे आठेचाळीस चाळीस पंचाळीचाळीस, शेचाळीस आसपास गेलं पुढे जाऊन ते पन्नासच्या पार हो नार, लोक राहतील का? ह.
नाही, नाही, नाही शक्य नाही आणि इतकं प्रदूषण गाड्या कशा झाल्या म्हणजे लोकच्या कडे गाड्या पण इतक्या झाल्या इतक्या झाल्या की त्याच्या प्रदुषण नामुळ ओझन लेर वरती परिणाम होत, आणि त्या इतके जास्त ते युयेरेस जेवढ्या प्रमाणात यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त येत, आणि त्याचाही परिणाम होतो.
मग ते ओजन वर परिणाम झाला त्याच्या मुळे ते सूर्य किरण तिथ अडून राहायचेय ते डायरेक्ट आपल्या माणसांवर येता.
मग माणसांवरती मग आणि त्याच्यावरून आजार हो ता स्किन कॅन्सर वगैरे होण्याचे चान्स आता आपल्या इथं कसं जरा जे अगदीच होत अगदीच ज सूर्याच्या अगदीच खालीयेत ज्यात आपल्या इंडिया मध्ये तरी भरपूरे अजून खालच्या साईडला जास्त गरमी असती.
आता आम्ही एकच हे सांगते मी वॉटर पार्कला गेलेलो. एकच दिवस ह फक्त मग कंटिन्यू बारापासून ते साडेचार पाच पर्यंत आम्ही बाहेर होतो तुमला सांगती मी जे आपण त्यांनी बॉन्ड दिलेला होता एका हातात. बांधाला तो बधून बांधलेला होता आम्ही प्रत्येकाने मग बाहेर आलो खेळून वगैरे झालं ती पट्टी जेव्हा हातावरून काढली तर पूर्ण हात ते ना काळा झालेला.
हो नाही आम्ही कस झालेलो वॉटर पार्क मध्ये गेलो. पूर्ण काळ म्हणजे त्यांनी त्यांचा ड्रेस घालायचा असतो तो घातल्यानंतर हात हात
हो हो हो, मग ते म्हणजे डायरेक्ट अस प्रकाश त्या सर्य किरणांचा बरोबर. कीरणाचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतोय हे त्या दिवशी कळलं त्या दिवशी की बाबा खरच याअस ल आपलं वेळ झालाय आपण हॅलो वेळ झालाय म्हंटल मी करते म कॉल
बर चालतय हम्